हा नमस्कार सर.
नमस्ते नमस्ते काहीतरी दुसरा टॉपिक घ्या आता.
हो, हो अ मला असं वाटत की? त्यात नेट बद्दल आपल्याला बोलणं पण तेवडंच महत्त्वाच आहे. म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की बाबा इंटरनेट अ किंवा मोबाईल म्हणा आताच जे स ध्याच जे युग चालू आहे सगळं. ते सगळं इंटरनेट वरती चालू आहे ना त मग त्याचे फायदे आणि अ तोटे काय असू शकतात, असं म्हणजे तुमच्या मतानुसार काय वाटत?
हा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक म्हणजे जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की जिचे फक्त फायदे हे किंवा फक्त नुकसान आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीचे फा-फायदेही असतात, आणि नुकसानही असत तर ते जो वापर करणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं की ह त्याचा पॉझिटिव्ह वापर करायचा, की निगेटिव्ह वापर करायचा. तर इंटरनेट हे दोन्ही दृष्टीने अ म्हणजे पॉझिटिव्हही काम करतं आणि निगेटिव्हही काम करत आणि इंटरनेटचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा पॉझिटिव्ह वापरला वापर करायचा म्हणला तर खूप पॉझिटिव्ह वापर आहे त्याचा म्हणजे अनलिमिटेड. आणि निगेटिव्ह मध्ये सुद्धा अनलिमिटेड वापर त्याचा होऊ शकतो, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी आतापर्यंतच्या जर म्हटल्या ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी होत्या. पण पॉझिटिव्ह गोष्टींना सुद्धा काही लिमिट होतं, आणि निगेटिव्ह गोष्टींना काही लिमिट होतं. पण इंटरनेटमध्ये लिमिट नाहीये काहीच त्यामुळे. जर चांगल्या माणसाच्या हातात पडल ना त तो त्याचा खूप काही चांगला वापर करू शकतो. आणि वाईट माणसाच्या हातात पडला ना तर तो त्याचा खूप काहीतरी वाईट वापर पण करू शकतो.
हो आता सध्या चाललं ना हॅकिंग, हे ते वगैरे हे, सगळं वाईटच झालं ना असं म्हणजे.
हो तर त्या त्यासाठी शिक्षित होण्याची गरज आहे. अवेअर होण्याची गरज आहे. की आपण ती वस्तू जर वापरत असलो तर त्याच्यापासून अ संभाव्य धोके काय आहेत, किंवा त्याच्या नकारात्मक बाजू काय आहे याबद्दल. अ लोकांना जाण अस
आणी आता फायदा म्हणायला गेल तर ए की आधीच्या काळांमध्ये किती म्हणजे खूप जास्त आपल्याला प्रत्येक गोष्टींसाठी वाट बघावं लागा तसं म्हणजे. लागत होत, पण आता तशा गोष्टी नाहीत, आता एक कोणती पण एक गो ष्ट घडली की पाच मिनिटामध्ये पूर्ण ते जगभरामध्ये पसरून जात.
हे इंटरनेटच एकच असा दुर्गुण आहे खरं म्हटलं तर ते यालाय ना बाक बाकीच्या गोष्टींसाठी अ वयाच बंधन आहे कि तुम्ही कुठली गोष्ट पंधरा वर्षाच्या वर करू शकत नाहीत तेरा वर्षाच्या वर किंवा अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मतदान करू शकत नाही गाडी चालवू शकत नाही बरोब इंटरनेट साठी सुद्धा तशा काहीतरी मर्यादा पाहिजे कि अं कारण हे लहान मुलांच्या हातात पडलं तर ते त्यांना तेवढं माहित नाही आकर्षक असतं वेगवेगळ्या गोष्टी लहान मुलांना कोणीही सहज पसरू शकत त्याच्यामध्ये
हो आणि त्या लोकांना म्हणजे छोट्या मुलांना कसं कुठली पण एक गोष्ट जाणून घ्यायची की खूप म्हणजे क्युरियासिटी असते खूप जास्त गोष्टी जाणून घेऊ वाटतात मग तर मग ते लोक इंटरनेटवरती डायरेक्ट आपलं टाकून द्यायचं आणि बघत बसायचं तेच चालू
हो, हो नाही त्याला काहीतरी ल मुलासाठी स्पेशली ईकडे गोल
हो आणि आ तुम्ही सध्या पाहिलंत का म्हणजे जे नव्वद किंवा एक दोन हजार पर्यतच जो एक हे आहे ना पिढी आहे ना जी पिढी तर त्या लोक लोकांमध्ये म्हणजे आपल्याला एक तर मोबाईल म्हणजे काही माहित पण नव्हतं जेव्हा आपण छोटे होतो पण आताची जी मुलं आहेत ती पूर्ण मोबाईल वरतीच असतात जास्त करून त्यांचा अभ्यास सुद्धा मोबाईल वरतीच येतो आणि बघायला गेलं तर अ त्यांच इतकं म्हणजे सोशल मीडियाव सुद्धा हे असत की अ हा आता इन्स्टाग्रामवररती बघायला गेलं तर त्या मुलांच्या अकाउंट्स पण आहेत
हा, हा आपल्यापेक्षा जास्तेच मोबाईल चालवणे आणि, आणि हे कोरोना नंतर जास्त सगळ बिघडलंय कोरोना मुळे मुलांना मोबाईल द्यावे लागले कंपलस तरी आणि शाळा आणि शिक्षक पण मोबाईल वरती डिपेंड झालय तोपर्यंत ते मोबाईलवर डिपेंड नव्हते आणि त्यामुळे नाईलाजाने मुलांना मोबाईल द्यावे लागले
हो आणि त्यानंतर मग ते तसच म्हणजे मोबाईलची कमीही झालीच नाही त्यानंतर जास्त एकदम वाढली
हम्म तो कोरोना गेल्यानंतर आणि
हा कमी झालं पाहिजे होतं ते वाढलं आता दुसऱ्या देशांमध्ये बघा ना आता म्हणजे मी एक न्यूज पाहिली तर मग दुबईची न्यूज होती ती तर त्यामध्ये कसं दिलंय त्यांनी की बाबा म्हणजे जर मुलगा किंवा मुलगी म्हणजे पंधरा वर्षाच पूर्ण होऊपर्यंत ते लोक म्हणजे इंटरनेट किंवा इंटरनेट यूज करू शकतात पण सोशल मीडियाचे अकाउंट्स वगैरे त्यांचे काही नाही असले पाहिजे किंवा इव्हन जर त्यांचे मम्मी, पप्पा जरी युज करत असतील वापरत असतील सोशल मीडिया किंवा काही आता ब्लॉग्स वगैरे बनवतातच ना व्हिडिओज वगैरे तर त्या व्हिडिओज मध्ये छोट्या मुलांनी म्हणजे जर तो मुलगा किंवा मुलगी पंधरा वर्षापेक्षा छोटा असेल कमी असेल तर मग ते त्यामध्ये तो म्हणजे जाऊ शकत नाही इन्व्हल्व नाही होऊ शकत त्या व्हिडिओमध्ये. म्हणजे तसा त्यांनी कायदा काढलाय आता अ सध्यामध्येच म्हणजे तस काहीतरी असलं पाहिजे आपल्या कडे पण असं मला तरी वाटत.
नाही गरज आहे पण भारत अशा गोष्टीमध्ये नेहमीच माग राहतो. दुसऱ्या देशांनी कोणीतरी केलं मग तेव्हा काहीतरी त्याचं अनुकरण ते करणारच त तसं उचलून नाही इकडे लावणार असं आहे. नाही तर भरपूर देशांमध्ये तेव आहेत तसले नियम आहेत मोबाईल बंद केले लोकांनी ते इथ यांच्याने जे आहे तेच सांभाळलं जात नाही हे पैसे खाण्यामध्येच व्यस्त आहेत. यांचे पेपर कुठं फुटतात तर कुठ काय एकही पेपर जाते तर पेपर फुटी होत नाही, हे नवीन अजून काय बनवणार आहे?
नीटचा पेपर फुटू शकतो म्हणल्यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाबा म्हणजे आपल्या देशामध्ये चाललंय काय? म्हणजे कुठल्याच गोष्टींवरती हे नाहीये. सध्या अ व्यवस्थित असं म्हणजे हे नाहीच आहे काय बोलायला.
नाही, नाही, नाही नीट, नीट, नीट तर मोठा पेपर आहे नीटची बातमी आहे पण सगळेच पेपर फुटतात ना सगळेच आता त्यानंतर टी, ई, टीं, पेपर नाही फुट आता भारत इथ महाराष्ट्रात आपल्या दोन आठवड्यापूर्वी हा
झाल्यावरती लगेच दोन, तीन आठवड्यांमध्येच झालं हे. टी, ई, टी च पण मग ह्या सगळ्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत.
नाही नेटचा पेपर फोडण्यामध्ये आहे का खूपस्त आहे.
हो.
म्हणजे इतर मेडिकलची फी करोडोमध्ये आहे. हा एम, बी, बी, एस, सी तर ज्यांच्याकडे पैसे असतील तर नीडचे पेपर फुटलेला पेपर विकत घ्यायला पंचवीस लाख काय पन्नास लाख काय काहीही घेऊ शकतो तो. पण आता एखाद्याला माहितीय आहे की मुलांसाठी मार्क्स देतात, त्यात पन्नास लाख जरी द्यावे लागले मध्यमवर्गीय व्यक्ती सुद्धा पन्नास लाख कुठ देऊ शकतो कारण की तरी त्याच्या मागचे पन्नास, पंच्याहत्तर लाख तरी वाचतात. हम्म आणि ते म त्या त्यानंतर मार्क पडले आणि मुलाची ऍडमिशन एम, बी, बी, एस मध्ये सरकारी कॉलेजला जर झाली तर त्याला पुन्हा नवीन त्या पैसे नाही त्याला काहीच करायची गरज नाही ना त्याच्या आयुष्यभराची काळजी दुसरं काहीच करायची गरज नाही. त्या ऍडमिशन झाले की शिक्षण फ्री मध्ये होणार त्याला नोकरी सहज मिळणार, त्याचा व्यवसाय चालणार त्याना वाटते सगळ सगळ्या, सगळ्या गोष्टी त्याच्या सरळ होनार आणि असं काय नाही की एका व्यक्ती तो पन्नास लाखाला जरी घेतला आपल्या स्वतःच्या मुलासाठी समजा तर तो कर तो की. घेऊन दुसऱ्या व्यक्तीला दहा लाखातला विकेल अशे दहा, दहा लाखात दुसरे चार गिराय शोधुन घेईल तो, त्यांना ही परवडत समोरच्याने पन्नास लाखात घेतलंय ते दहा लाखात त्याला परवडत. त्याला पण दहा लाख मध्ये त्याचे इनक्लुड दुसरे एक करोड वाचतात. म्हणजे ते तो घेणारा. काय फक्त तो जरी त्याने स्वतःसाठी घेतला नाही त्याने एकट्यासाठी वापरला तरी फायदा नाही पण तो एकट्यासाठी वापरतच नाही. तो पुन्हा आपल्या सर्कलमध्ये देत
त्याने जे पैसे इन्व्हेस्ट केले ते तो काढायला बघणारच पैसे.
हम्म हम्. आणि असं चाललंय. अ आणि कसंय ना दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर तुम्ही ॲडमिशन घेतली का फक्त ऍडमिशन त्यांनंतर विद्यार्थ्याला पुन्हा नोकरी शोधावी लागेल. नोकरी साठी मेहनत करावी लागेल. ह हा हो नो नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा पैसे भरावे लागतील म्हणजे प्रत्येक हा पायरीवरती पैसे द्यावे लागते पण नेटला फक्त एकचदा पैसे दिले तर तुमचं सगळ्यात ह ह आयुष्याभर बघायची क सगळ्यात चांगलं करियर होणार त्याच. म्हणजे अ कमी पैशात कमी खर्चामध्ये आणि एकदम कमी वयामध्ये त्याच पूर्ण लाईफ सिक्युअर होऊन जातं ना?
हो.
म्हणजे त्याच्यामध्ये रिवॉर्ड खूप जास्त आहे नेटमध्ये ऍडमिशन घेतली तर
हम्म. हेस हे सगळं बंद झालं पाहिजे असं कुठतरी. तेव्हा कुठतरी आपला म्हणजे व्यवस्थित म्हणजे विकास होणार नाही तर मग हे असंच चालत राहीन राहणार आणि ह्यामध्ये कसं होणार मग? जी मोठी लोक आहेत ती मोठीच होत राहणार आणि जे छोटे आहेत जे नई पैसे भरू शकत किंवा ज्यांची कपॅसिटी नाही आहे पैसे भरायची
मग आता मग आपण आता आधी पॉलिटिक्स बद्दल बोलत होतो. काय? नेत्याचा मुलगा नेता बनतो. ह डॉ डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो अ हे असं चालू हाय ना सगळं. आर्मीवाल्याचा मुलगा आर्मीवाला बनतो. ह म म - पाहा आधी आपण म्हणायचो की लोकशाही यायच्या आधी किंवा आजपासून शंभर वर्षापूर्वी अ किंवा अजूनही आहे समजा म्हणजे एक जाती व्यवस्था. ह तर मग? तसं म्हटलं तर जातींची नावं बदलली ना? अ ही पण जाती व्यवस्थाच नाही कार की नेत्याचा मुलगा नेता बनतो. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो. आधी पण तेच होतं ना? आ पूजापाठ राजाचा मुलगा राजा बनायचा. पूजापाठ करणाऱ्या ब्राह्मणाचा मुलगा पूजापाठ करायचा शेतकऱ्याचा मुलगा शेतका शेती करायचा.
शेतीच करायचा.
आ कुंभाराचा मुलगा कुंभार काम करायचा की माराचा मुलगा काम करायचा. तर मग आता हे तेच आहे फक्तच जातींची नाव बदलली. आणि तुम्ही बघा कुठलाही राजकारणी हायना हो राजकरण्याचेच म मुलीशी लग्न कर किंवा तिला राजकारणाच्याच मुलीला सून म्हणून डॉक्टर आहे. तर कुठलाही डॉक्टर अ डॉक्टर मुलीशीच लग्न करतो आता तू डॉ कहेस ना तू एवढं पैशे कमवू शकतो. परिवांर सांभाळूं शकतो तरं अं दुसरं तूं साधारण मुलीशी लग्नं करं नां ती जी डॉक्टर झालेली मुली ती दुस कुठं इजि मुलां दोन परिवार गुृह होतील पणं डॉक्टर मुलंगा आणि डॉक्टर मुलंगीच लग्नं करतांत
इथे सगळ्यांनाचं मोठं व्हायचंय इथे सगळ्यांनाचं मोठं व्हायचंय आहे
म्हणजे ते शेवटी जातीच झालीं नां जसं ब्राह्मणांच्या अं असं लग्नं ब्राहमणाशी मंग डॉक्टरं लग्नं डॉक्टरशी चं होते कायं जायचं आहे नां
हो बरोबर आहे आणि इथे कसं प्रत्येकाला असं वाटतंय की बाबां मी मोठं झालो पाहिजे
पैशाची स्पर्धा आहे
हम्मं
चलां ठीक आहे ठेवूं मंग
हो हो चालेल